हॅलो!
हा हॅलो!
हा हा काय करायलस?
काय नाही ते आई ला बोलाव पाहुणे आले ते, चहा ला ठेवले ते आता चहा द्यायचा.
हा हा मग पावसाळ्यात कुठं फिर, चहा वगैरे नाहीअजून, आता थोडा वेळाने.
हाव का.
हा हा मग. पावसाळ्यात कुठे फिरायला गेला होतास का नाही तुम्ही धबधबा वगैरे बघायला.
कुठे नाही काल प्लॅनिंग झाला आत्ता बघू कोण हो म्हणतंय. कोण नाही. तसं मैत्रिणींच्या सोबत जायचं म्हटलं सगळ्यांचं जमजपर्यंत.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
कसं दोघे तिघे ग्रुप मध्ये आमच्या लग्न झाले. दोघी तेगी बिना लग्नाचे मग बिना लग्नाचे का तयार होतात लग्नाच्या लगेच.
होय लगेच हम्म त्यांना परमिशन घ्यायला लागतय ना घरातन.
होय आणि त्यांच्या लायकीचे लहान मुले आहेत दोन्ही पण.
हा हा त्याच्यामुळ. हम्म आम्ही परवा गेलेलो.
हा हा हा.
परवा गेलेलो आम्ही गण बावड्याला.
हा हा.
हा हा. खरं आम्ही गेलो खरं त्या दिवशी पाऊस असं जास्त नव्हता.
हा हा.
कसं ते धबधबा वगैरे काही बघायलाच मिळालं नाही आम्हाला पाऊस. नसल्यामुळे ते पाणी पण नव्हतं नाही नव्हतच कायच नव्हतं. तो रस्त्यावर एक होता तो छोटासा तेवढाच होता धबधबा.
हा हा.
नाही तर सगळं ते डोंगरावरचे ते घाटावचे. ते काही बघायलाच मिळाले नाही तेच बघायला गेलतो हा मोठे. तेव्हाच बघायला गेलतो खर ते काय बघायलाच मिळाले नाहीत.
हो ते पाऊस असं.
सगळं.
ति असं डोंगरातून .
हा होय पा हम्म पावसामुळे त्याला काय नदी नसते. त्याला धबधबाला. डायरेक्ट पावसाच्या पाणी येत असते. सगळ्या डोंगरावरन तेच पडतं ते
तेच की डोंगराला वरती साठलेला असतं ना पाणी म- तेच मला वाटलं पडतय वाटतं.
हा तेच ते म-त्याच्यामुळं. त्याच्यासाठी आत्ताच जायला पाहिजे आता. पाऊसातच म्हणजे जास्त पाऊस असेल तरच. ज म्हणजे गेलं तर कुठं आपल्याला ते बघायला मिळेल. म्हणजे असं सुरुवातीलाच कस होय मग ते सुरुवातीलाच. कस म्हणजे असे हे आहेत नाही असं डोंगर डोंगर आहेत मोठं मग दगडाचा डोंगुर आहे. त्याच्यावरती असं गणपतीच चित्र आहे मोठं सुरुवातीला- स्टार्टिंगलाच हा म्हणजे ते भरपूर असं लांबण दिसतय. म्हणजे पर्यटकांचं ते आकर्षणच की म्हणजे ते त्याच्यामुळेच. तिथे येत असतील मग त्याच्यानंतर न.. म्हणजे जरासं चालत गेलो आम्ही मग ते-.... त्यानंतर मग पुढं गगनगिरी मठ आहे पायऱ्या अशा आहेत सोडून जास्त आहेत पायऱ्या त्याला अशा खऱ्या एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत नी त्या त्याच्यामुळे- पायास- एकदम भरून येतात जास्त आणि लहान मुलांना तर एकदम. घेऊन म्हणजे त्यांना घेऊन चढायचं म्हणजे..
होय ती कंटाळली पाय दुखत्यात मग-
ते आपलं आपलं गेलं तर कसं आपला आपला गेलेल कसा होय हं हं आपला. आपलं गेलेलं कसं एकटं. ऐ जातय खरं मुलांना घेऊन म्हणलं की,
नको वाटतय, होय ते त्रास.. लेट येत्यात मग त्यावेळेस फिरायला मिळत नाही मग.. एकदा गेलेलो ताज तलाव आदिती ची मुलं आधी कधी पाण्यात भिजायचं म्हणून रडत होती आणि नंतर ना जस पाणी पच ते रडायलाच लागल तिला काही एन्जॉय करायला मिळालंच नाही मग
हा.
मगं आम्ही दोघी तर किती करायच.
हा होय होय ते पाजाला लावला काय भिजायलाच कोणतरी पाहिजे.
होय त्यात गे गेलेलो मैत्री नी कडे त्या दोघी होत्या त्या म्हटल्या आम्ही बघ होणाले आम्ही काय येणार नाय. मग बाकीचे उरलेल्या मामी लाऊून आलो तिघी जणी.
हा हा
मग दोघी भिजणार मग ती तिची मुलगी काय भिजलीच तिचा मुलगाच लय रडायला लागला. ती म्हटली मी व्हिडिओ फोटो तरी काढते. हॅलो हा बोला की.
मग छानच घर वरती मग ग... म्हणजे वरती गगनगिरी मठावर म्हणजे दत्ताच म मूर्ती वगैरे आहे. देव परत न नवनाथांच्या मूर्त्या पण आहेत तिथं.
हा हा
आणि माकड तर एवढी आहेत हा माकडतर. एवढी आहेत नी भरपूर माकड आहेत तीथ असं छोटी छोटी ह्या हं हं होय वरती चढतानाच काय हातात दिसल की सगळं वढत्यात
ह ह तुमच्या हातातलं काय घेतलेलं का?
हं हं नाही आम्ही काय घे नेलच नव्हतं म्हणजे तिथं खायचं वगैरे काय स्टॉल नाही येत वरती फक्त ते आपलं जर.. देवाला नारळ वगैरे द्यायचा तेच तेवढ नाहीतर मग बाकी आपल छोट छोटचं की म्हणजे आपल्या गोळ्या, बिस्किट एवढंच तेवढंच छोटे छोटे दोन तीन हा छोटे छो टे म्हणजे ते शेंगदाणे, फुटाणे जे नसतेत का पॅकेटस दहा-दहा रुपयाचे हं
हा हा.
तसल्याच स्टॉल होते दोन-तीन बाकी काय नव्हतं तिथं जास्त. पाणी वगैरे पण नाय फक्त हे आहे पाय धुवायला तेवढं आहे पाणी पाय धुवायला म्हणजे पाय धुवायचा आदी आणि त्याच्यानंतर मंदिरात जायचं असाय. म वॉशरूम वगैरे तेन सगळं आहे तिकडं आहे खरं ते. आत तेन आहे त्याच्यानंतर मग वरती एक अजून एक आहे मंदिर परत त्याच्या म त्याच्या पण वरती अ सनसेट पॉइंट आहे. परत मस्जिद पण हाय तिथं वरती एकदम आम्ही काय गेलो नाही खरं कारण वम हा आधीच वेळ झालता आम्हाला जायला पाच वाजलेले तिथेच. मग परत आणि यायला वेळ होणार नाय. हम्म रात्रीचा मग त्याच्यामुळं काय महीत तिकडं गेलो नाही फक्त तो मठ बघितला तिथं जरा फोटो वगैरे काढलीत आणि मग आलो मग घरला.
ते संध्याकाळचा म्हटला म ते सगळं टाइम लडत बसला ते मग फिरण्यात काय ऐन्जॉय वाटतच नाय.
होय.
त्यामुळं गेलं तर
फिरायला हा तेच की म्हणजे आम्ही गेलो होतो इथनं लवकरच म्हणजे आमचं काय तसं फिक्स नव्हतं जायचं की नाही ते. अचानकच ठरलं आणि आम्ही गेलो हम्म. तेच की एक ते लहाणं बाळ होतं त्याच्या लहान बाळ आहे मागे त्याच्यामुळं काही हेच मिळत नाही नाय. . होय जायच नाही जायचं नाही ह्यातच अर्धा वेळ गेला. मग त्याच्यानंतर ना मग जास्तच म्हणजे सगळेच म्हणतेत नाही असो दे जाऊन या जावा म्हणं मग ठरलं मंग गेलो मग तिथं जायलाच आम्हाला दोन अ तीन वाजले तीन म ते तेवढं पायऱ्या चढायच्या म ते बघायचं हा.
त्यातच निम्मा वेळ
म तेन होय. मग कणेरी मठला गेलतीस का नाय मग तू?
गेलते की मधी. दोन तीन महिने झालं जाऊन आले राहूनच आल
हा हा हा हा हितं नाही तिथं पण छान केलेय सगळं पूर्ण वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांच्या मूर्त्या वगैरे मस्त केले तिथं पण. आदीचा पूर्ण आपलं पारंपारिक सगळं अ म्हणजे जात्यावर बाई दळतेलं ते सगळं पूर्ण प्रॉपर मुर्त्या वगैरे केलं.
होय भारी वाटते बघण्यास वाटा अस वाटते. ती खरोखरच सगळे बसल्यात.
होय.
तुम्ही कधी जाऊन आला मग.
आम्ही गेलो मी गेलो होतो लग्नाच्या आधी पण गेलो होतो परत परवा पण जाऊन आलोय मी. छान केलंय मग ते आता तर तिथं कस. अ हे पण केलंय ते भूताचं सीनच पण हे केलया. शो केलाय.
हो बार बघाईल खरं तर लहान लहान आला.
होय ती नाही होय लहान मुलांना अलाउड नाहीये. होय मग ते कसं त्याचा आवाजच ऐकून लहान मुला थ थांबतच नाहीत आवाज भरपूर सोडतात ना ते. त्याच्यामुळं त्याला काय तिकीट वगैरे आहे. खरं लहान मुलांना नाही ते मोठ्यांनाच. हा जा जास्त करून कशी मोठीच माणसं जातात.
होय नाही मला सांगितलं आम्ही बघून आलो म्हणून. आम्ही
होय.
कसं आम्हाला घरी पण येत नाही त त्या दिवशी होय.
हा.
लेट झालं तिथेच तीन वाजले आम्हाला . फिरायला ते मॉल ते फिरून आलं ना खाऊन.
हम्म हम्म नाही छान आहे तिथ.
मॉल ला गेलता की नव्हता म्हटल खाली.
नाही नाही त्याला नाही घेतो फक्त त्या ह्याला गेलो. आणि आलो परत हा छान आहे खरं मस्त आहे मंदिर. तिथ म सगळं छान केलंय. होय होय छान केले छान.
बाहेर बघायला छान वाटते तिथं खरेदीला पॉइंट पण चांगला.
हा हा. हो छान हम्म चालेल मग ठेवू काय मग.
नंतर काय करते दिदी.
हा.